हॅलो..
हा बोला..
हा काय काय राधिका काय चाललंय..
काय नाही बघा आता जेवण काय के अ, करणार आणि बशणार निवांत.. काय म्हणता तुम्ही बऱ्याच दिवसांनी कॉल..
होय. काय नाही असंच केल फोन जरा मला माहिती पाहिजे झालती.
हा. बोला की.
ते आमच्या मित्राच एक मुलगी हाय तिला इव्हेंट मॅनेजमेंटचं करायचाय.
बरं बरं हां.
मग त्याबद्दल काय माहिती पाहिजे होती जरा.
हा काही नाही हो मी पण आता इव्हेंट मॅनेजमेंटच करते म्हणजे काम पण त्याच्यातच करते आणि शिक्षण पण त्यातच कर या म्हणजे आत इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये कसं जास्त, हे काय नसतंय म्हणजे आपण जर मॅनेजमेंटचंच काम करायचं असतंय फक्त म्हणजे काय करायचं आता, जर समजा तुमच्या मुलीच लग्न ठरलंय
हम्म.
तर तुम्ही आमच्याकडे यायचं.
हम्म.
आता त्यात आम्ही काय करणार की तुमचं पहिल्यांदा तुमचं बजेट बघणार किती आहे. मग त्या बजेटनुसार आमचे, जे-जे काही प्लॅन असतात, ते आम्ही तुम्हाला सांगणार.
म्हणजे आता या बजेटमध्ये, ह्याच सोनं बिनं सगळं धरून बजेट सांगायचा.
नई नई गोल्ड गोल्ड गोल्ड तुमच्याकड असतंय, आपण काय फॅसिलिटी करायचे ते सांगते. पहिली गोष्ट, जर तुम्हाला डोली पाहिजे असेल
हम्म.
किंवा घोडा पाहिजे असेल, नवरदेव नवऱ्याकडच जर असेल तर त्याच्यानंतर फ्लावर डेकोरेशन आलं, त्याच्यानंत तर स अस अस नईच उघडे वाले असतील किंवा बँडवाले जे काही तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते त्याच्यानंतर केटरिंग, म्हणजे केटरिंगचा सुद्धा तुम्ही मेन्यू जर आम्हाला सांगितला तर त्याप्रमाणे आम्ही प्र वेगवेगळ्या कॅट कड जायच, त्यांचे रेट्स बघायचे आणि मग ते ठरवायचं.
हम्म हम्म.
असं करून केटरिंग आलं त्याच्यानंतर इव्हन अगदी अक्षता वाटायला मुली वगैरे ठेवायच्या असतात त्या सुद्धा अरेंज करायच्या म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सगळ अरेंजमेंट करायची अस फोन वरती मॅनेजमेंटमध्ये हे शिकवतात. कि जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली, तर ते बजेट कसं फिक्स करायचं. समोरच क्लायंट आपल्याकडन जाता कामा नहिये, मग ह्या-ह्या बजेटमध्ये तुम्हाला आम्ही ह्या या फॅसिलिटी देऊ समोरचा माणूस कसाय त्याच्यावरन आपण ते ठरवू शकतोय बोला की
आता मी तुम्हाला सांगितलो लग्न करायचं आहे तुम्ही बँड बँड बि सगळ ठरवून दिला तुम्हाला काय फायदा यात
आम्हाला फायदा असतोय की कसा असतंय माहितय काय आता आम्ही सगळं ठरवणार आमचं काम काय असणार त्यांना अ हे करून द्यायचं बरोबर त्यांना जोडून द्यायचं त्याच्यानंतर त्या हॉलवरती जाऊन त्यांचं काम व्यवस्थित चाललंय का बघायचं किंवा आता तुमच तुम्ही पार्टी आहात तुमच्याकडचं लग्न आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला काही शंका आहे का किंवा काही प्रॉब्लेम आहे का हे बघायचं आणि त्यात पण कसं हाय बजेट ठरवतानाच असं ठरवलेल असते की प्रत्येकाच्यातलं थोडं थोडं कमिशन आप आपल्याकड असतच कुठलाही बिझनेस कुठलाही बिझनेस करायचा झाला तर माणूस पहिलं कमिशन हे बघतोच बघतो
हम्म
त्याच्यामुळं ज्या वेळेला ते ओरिजनल रेट जे ठरतात ना त्यातले थोडे वाढवूनच सांगितलेले असतात आणि जे एक्स्ट्राचे वाढलेले असतात. ते आपलं कमिशन असतं.
नाही. पार्टी काय विचार करणार तर मी डायरेक्ट जर आता - - अं घोड्यावाल्याकडे गेलो तर मला घोडा शंभर रुपये सांगणार.
हम.
जर मी आता जर हेच्याकडे गेलो. काय?
इव्हेंट वाल्यांकड.
इव्हेंटवाल्याकड. मग त्यांनी त्यांचं दहा रुपये घालून एकशे दहा रुपये करणार. तेच डोक्यात येणार ना.
तस, तस नसतंय. ह्या - - त्यात मॅनेजमेट कसं असतं सांगते तुम्हाला, आता तुम्ही बाहेर गेलात तुम्ही एका घोड्या म्हणजे एका घो घोड्याची - - किंवा एका डोलीची किंमत संगीतली शंभर रुपये.
हम्.
हा आम्ही सांगताना सत्तर रुपये सांगत असतोय.
हं, हं, हंम.
आम्ही सांगताना सांगतोय सत्तर रुपये.
हम्.
आणि अ सत्तर रुपये मधलं कसं त्यांना ऐंशी रुपये फायदा करून द्यायचा.
हम्म.
आणि अ हे करायचं वीस रुपये आपल्याला घ्यायचं. हॅलो.
कसे वीस रुपये तुम्हाला मिळणार?
वीस रुपये आपल्याला घ्यायचे. असं मॅनेजमेंट असतंय ओ.
हा, हा, हां. म्हणजे ते घोडवाली तुम्हाला कमी करत्यात व्हयं.
घोडेवाले हा आम्हाला करताना कारण आम्ही त्यांना प्रत्येक पुढचे कार्यक्रम दे देणार देत असतो तो ना.
बर, बर, बर, बर.
हा. आता जर समजा तुमचा ट्रॅव्ह ट्रॅव्हल्सचा बिझनेस हाय बरोबर हाय.
बरोबर हाय.
आता मला मा माहिती आहे तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय. जर अ मी जर तुम्हाला चार, पाच भाडी जर आणून दिली असतील
बरोबर.
तर तुम्ही तर तुम्ही मला एखाद्या ह्याचं कन्सेशन देणारच की बाबा - - तू मला एवढी भाडी आणून दिलीस त्याच्यामुळे तू या ट्रिपमधन माझ्याबरोबर फुकट चल.
होय आता आम्ही असत की सत सतरा जर शीटा तुम्ही गोळा केला
हा.
तर एक शीट फ्री असते जेवण खाणं राहणं सगळं आमच्याकडन.
हा. हा. मग तसच असतयं आणि कसं असतं बघा प्रत्येकाला काम हे हवंच असतय बरोबर हाय.
बरोबर हाय.
त्याच्यामुळे फ्लॉवर डेकोरेटर असेल. तो घोड्यावाला असेल किंवा आणखी कोणी कॅटरर्स आता हेनी इव्हेंट मध्ये आहेत आणि ह्यांच्याकडे आपल्याला काम मिळणार आहेत हे माहतीये म्हणून स सततच काम असणार हाय म्हणल्यावर दहावीस रुपये कोणीतरी कमी करणारच की ओ.
करणार, करणार, करणार.
हा हा असं नियोजन असतय. मग ते वरच जे एक्स्ट्राच असतं ना ते आपल्याकडे राह
बरोबर, बरोबर.
हा म्हणजे अप्रॉक्स जर एखादं लग्न जर दोन लाखाचं ठरत असेल तर सगळ्यांच देऊन आपल्या हातात किमान पन्नास हजार तरी उरतातच
बरोबर बरोबर
हे असं मॅनेजमेंट असतंय
अ ह महिन्यातन एक लग्न जरी मिळालं तरी बी बास होतय
हा बास होतय दोन तीन महिन्याचं काम आणि असं ह नाही आहे की बाबा इव्हेंटचे प्रकार पण वेगवेगळे असतात इव्ंट ट म्हण लग्नच आहे असं नाही बारसं असू शकतं मूंज असू शकते डोहा जेवण असू शकते वाढदिवस किंवा एखाद कॉर्पोरेट इव्हेंट असू शकतय मग त्याला एखादा अँकर बाहेरनं बोलवावा लागतो असं
बरोबर बरोबर
जसा इव्हेंट आहे म्हणजे जसा विषय आहे तसा आपल्याला बघावं लागतं
बरोबर आहे
हा हा विषय आहे आणि आता हल्ली हल्ली कसं झालंय माहितय का कि घरात कुणी काही करायला बघत नाही कारण नवरा बायको दोघही कमवतात
हम्म
एक पैसे दिलं की झालं आपल्याला बाबा वेळ,, नाही सा एक हे असतोय
तुमच तुम्ही घोडा ठरवा आणि, गाढव ठरवा सगळं तुमचं मी ठरवा आमच्याकडडे काही नाही
ठरवा हा असं लोकांची असती त्याच्यामुळे आता या गोष्टीला आपण म्हणतो खर या गोष्टीला खूप स्कोप आहे
खरं रिस्की पण तेवढंच आहे ते
नाही रिस्क कशाची म्हणताय तुम्ही
ह जेवणाच दिलं तुमच्याकडे ते जेवण जर काय की जरा अगघंच काहीतरी जेवण व्यवस्थित नाही झालं मीठ जास्त झालं किंवा काहीतरी झालं तर ते तुम्हालाच बोलणार ना
आम्ही, जेवायला केटरस ठरवतो की नाही तर आता जर समजा ही पार्टी तुमची आहे तुमच्या मुलीच तर तुम्हाला तिथं घेऊन जातो
हम्म
तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पाहिजे ते त्यांना सांगायला लावतो त्यांना एक दोन तीन डिशेस करून तुम्हाला टेस्ट करायला लावतो
होय
दोन तीन ठिकाणी नेतो तुम्हाला तुम्हाला केटरस आवडेल त्या केटरस कडे म्हणजे माध्यम आमचं असतं
हम्म जा जबाबदारी तुम जबाबदारी तुमची तुमची
हा आमची आमची असते
आमची म्हणजे पार्टीची ते काय तिकट केला गोड केला आम्हाला काय सांगायच नाही
आता तुम्ही म्हणजे तुम्हाला दोन तीन ऑप्शन दिले होते तुम्ही ठरवलेत हे असं होत होतच ना हा म्हणजे आम्ही तुम्हाला विचारून ठरवल होतं हे आम्हाला बोलायला जागा राहते ना
बरोबर बरोबर चांगलाय चांगलंय
आणि ह्याला आता हल्ली खूप स्कोप आहे हो दादा आणि त्याच्यामुळे काय होतय म काय बऱ्याच ठिकाणी फिरायला मिळतंय बरेच अनुभव मिळतात बऱ्याच ओळखी मिळतात
सिटी लेव्हलच आहेय खं
आहे पण आता तुम्ही बघा इथनं पुढं जर तुम्ही बघाल की नाही तर हे गाव लेव्हलला सुद्धा होणार आहे
होय
होय कारण का माहितय काय ऑलरेडी आता प्रॉपर खेडेगाव असं काहीच राहिलेलं नाहीय दादा
हं
सगळ्या बारक्यातल्या बारक्या खेडेगावात सुद्धा भरपूर डेव्हलपमेंट व्हायला लागलेत
होयलाच वयला
हा त्याच्यामुळे हे आता बघा मोबाईल ए आय हे ही टेक्नॉलॉजी आध कुणाला जास्त माहिती नव्हती
नाहीचक
पण आता खेडेगावातले लहान लहान लेकरू सुद्धा ए आय वापरायला लागलेय
हो हो
आणि आता सगळं आता डिजिटलचाच जमाना असल्यामुळें सगळं डिजिटलच व्हायलालं आहे आता तुम्ही बघितलं काय रेशन कार्ड सुद्धा डिजिटल आहे पुस्तक चालत नाहीये
हा
हा मग ते तसच सगळ्या गोष्टी एकका अशा ह्याच्याच होणार आहे तो बिझनेस माइंडेडच होणार आहेत
बरोबर कि
त्यामुळे आत्ताच आपण जर शिकून त्या हच्यात गेल ना तर आणि खरं सांगू हे सोयीच आहे मी काय म्हणते एक चार पैसे देईनात का एक्स्ट्राचे पण निदान आपलं आपल्याकडे एक एक वेळेला मनुष्यबळ नसतं तो प्रश्न मिटतो
बरोबर
आपल्या मागचा ताण जातो की बाबा हे करायचंय किंवा हे राहिलंय एकदा आपण त्यांच्याकड सोपवलोय ना हा मग जर त्यांच्याकडन चूक झाली तर आपण त्यांना बोलू शकतो पण आपण त्यांच्यावर जबाबदारी दिली ना त्यांच ते करतील आपल्याला मग त्यात बघावं लागत नाही हा एक प्लस पॉईंट असतो आपल्याकड
बरोबर आहे बर चांगला येते काय अडचण नाही काय एकदा त्यांच्या गळ्यात दोन लाख असू दे पाच लाख अस दे आणि दहा लाख असू दे त्यांच्या गळ्यात घातटली त्यां सगळे बनणार
हा नंतर तुम्हाला काहीच बघायला लागत नाही आपण फक्त जायचं ठरवायचं पैसे द्यायचे
त्यांचं ते सगळं बघतात इव्हन अ जेवणाचं ते टेबलाचं ते सगळं त्यांच्याकड असतं हा त्याच्यात आपल्या बजेट प्रमाण आपल्याला काय कमी जास्त आपण म्हणजे करताय त्या आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला त्यातली नको आहे तर कट करता येतील
हम्म तेच आम्ही एकदा गेलेलो एकदा लग्नाला मोठ्या
हा हा
पोटपेठ घालून होते जनी मॅनेजमेंट वॉलेज
हा आणि मी तुम्हाला माग एकदा म्हटलं होतं तसं कराओकेचा पण अस शोज वगैरे पण असत बघा ते सुद्धा हे करतात
हम्म
आणि आपल्या पॅकेजमध्येध्ये कसं असतंय आता आपण मेहंदीवाली मेकअपवाली हच्या सुद्धा कॉन्टॅक्ट ठरतो आपण ते सुद्धा प्रोव्हाइड करतो ते सुद्धा तुम्हाला हडकायची गरज नसते
अरे वा वा छान छान छान
म्हणजे इव्हन मेकपवाली सुध सुद्धा तुम्हाला इव्हेंट वाले देऊ शकतात
मग गाड्यावर लावल तरी बि सांगणार काय?
शंभर टक्के आता वर्हाड न्यायला गाड्या लागणारच की.
शंभर ट वर्हाड न्यायला नवरी मुलगीला
आणायला असेल, हां नंतरचा असेल, देवदर्शनाचा असेल.
हम्म.
मग त्यावेेळेला सांगणारच की.
हो हो म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट एक महत्त्वाचा विषय आहे.
अगदी आणि आत्ताच्या हेच्यात तर खूप जास्त महत्त्वाच म्हणजे असं खूप लोकांना असं वाटतय. की बाबा इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये काहीच नाहीे करून काय उपयोग आहे. काही काही लोक पुण्याला तीन तीन वर्षाच केलेत आणि बसलेत एखादी गोष्ट ष्ट जर तुम्ही नुसती शिकलात आणि बसलात ना तर त्यात काही होणारच नाही ना तुम्ही त्याच्यावर हातपाय उचलायला पाहिजेत ना.
होय होय होय.
आणि हेच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतंय मी त्या का लोक माणसांशी कॉन्टॅक्ट असण.
कॉन्टॅक्ट बोलक पाहिजे बोलक असल
बोलणं बोलक पाहिजे. माणसांशी चांगला कॉन्टॅक्ट असला पाहिजे आता तुमचा माझा कॉन्टॅक्ट आहे. म मी सांगू शकते ना दुसऱ्यांना की बाबा माझ्या ओळखीतले आहेत बाबा ट्रॅव्हल्सवाले आणि तुम्ही यांनाच सांगा.
हम्म.
हे मी बिनधास्तपणे सांगू शकते ना त्यांना.
होय होय होय.
असे कॉन्टॅक्ट बोलणं पाहिजे माणसाला कॉन्फिडन्स न बोलणं पाहिजे.
होय नाहीतर एवढंच हे करून चालणार नाही.
हां आपलं आपल्या समोरच्याच्या म्हणजे आपलं काम समोरच्याच्या